हॅलो. ते रविजन कालच. पंडिता रामाबाईचा मु ति सदन शारदा सदन कृपासदन बातमी सदन रमाबाई असोसिएशन ति सदनच अ हे स साल मुक्तसादांचा साल सांग बरताम. मुक्तसादनचा साल सांग.
मुक्तिसदन च वय. यांचं काय? अं को आठ आठराशे. नव्यांनो?
माहित नसल तर सांगुनगस, प्रॉपर माहित असलं तर सांग.
हम्म.
शारदा सदांचा.
अठराशे एकोणनव्वद.
हा कृपा सदनच?
अठराशे नवानौं.
बातमी सदन?
पशे नक्यांनै, नव्वद.
हम्म आणि मुक्ती सदन?
एककोन सतराशे अठराशे अठराशे एकोणीस आणि अठराशे.
मुक्तीतरण ह
अठराशे सत्त्याण्णव काय?
हा बातमी सधन कशासाठी?
बातमी, बातमी सदन
हम्
ते विधवा बायकांचं
नाही नाही अंधांसाठीय बातमी सधण
हा तां साठी का?
कृपाासदन दुष्काळग्रस्तांसाठीय
हम्म
उपाशी लोकांसाठी
शारद
शारदा सद न बालविधवा मुलींसाठीय निवासी शाळा विधवा स्त्रीयांना मदत
बरं
मुक्तीसधन विधवा परित परित त्या व निर्धार महिलांसाठी, रमाबाई असोसिएशन विधवा उद्धार समाज सुधारक, सुधारणा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महादेव गोविंद रानडे पंडिता रामाबाई
पुढं
महादेव गोविंद रांनडे इतिहासकारक अर्थशास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती. आर्थिक शोषण भ आर्थिक शोषणात त्यांनी खंडणी म्हटले औद्योगिक दृष्टिकोन त्यांच्या मते शाळा आणि महा महाविद्यालयापेक्षा महादेव गोविंद रानडेच चाललंय भारताच्या आ आथिॅक शोशनाला त्यांनी खंडणी म्हणंट केलेय औद्योगिक दृष्टिकोन त्यांच्या मते शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवनुत्तम सुरुवात कर
व्हय सडतालय
वयसेना सवनी
प्रदर्शन, औद्यगिक प्रदर्शन, प्रतयन पश्चिम भारताची आर्थिक राष्ट्रवादात घेतलेला प्रकाश आहे तो आ शेक करची आकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार. डेक्कन एग्रीकल्चर अग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. हॅलो.
हा. हॅलो
ऐकू आले का नाही. ऐकू येत की नाही.
आता आले आवाज ले आता अडकलु.
अं
आता आले
हॅलो.
हॅलो
डेक्कन डेकन अग्रिकल्चर रिलीफ ऍक्टर. अठराशे एकोण एकोणऐंशी सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार असल्यामुळे, त्यांनी या कायद्याचे स्वागत केले. सामाजिक सुधारणा आणि आर्थिक प्रगती हाच खऱ्या राष्ट्र निर्माणाचा मार्ग आहे. काय खरं सांग तुझ्या आईच
हॅलो तेच रिव्हजन कर. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो